उक बारम करू म आ
उठली का.
मग झोपल राऊ का.
आ.
जोन कोरोलेे राहिले.
चतुर्थी निघास.
मग ऑपरेशनस बाथरूम नाही जायला. ऑपरेशन जईस बाटून गेल ना.
वाटलीगा.
ह.
हो.
झाले का डबे.
आं.
डबे झाले.
ते साबुदानाच गरम करून देऊ न त्या ला बस बराय
म शब्दा नचता लाग
हम्
एका गाडीत तास नाही पर.
मी तुला टाकलं काहितीकडं मग. कोण ते शाळेत टाकलंच त्याला. सईद्री टाकल का.
पाय पराला माहिती पराला माहिती. ती येत. किती दिवसात जा
कायत रा होता रा
परत ऐकून घ्या पोराला विचारून घ्या आधी तुम्ही.
काय अगना हा तिकडे मीठ घे.
एक दिवस रडला मग म रडला जातो आता.
ते जाऊ राला का दररोज पण.
मग पर विचारा बरं.
येतोरा
म
शदच घरीच पळून येतो बाहेर नाही ह कडठ त्यायच नावा ना
पायपर गपानड राय
ह
हम्
ु ह ना हा तर झाला ट आप्यालाय आता टप्या नंतर बाब ड न डबबेल टाकण लावलं तर
हा हा हा
हम्
अशा बुधा आणिस येन जास्त जास्त परत
शाब्दानाला आवडतो त्याला
ह का
हम्म
माहिन तु एकदा भेटतो ना
ह नाही नाही मै आमचा दर शनिवारी राह तू डब्याला शनिवार राहतो आमचा
हम्म हम्म आपला बी गुरुवार आणि एकादशी
न्याम चि चतुर्थचीचे
या कता अस ना घर तुम्ही गुरवार धरीत असाल ना
नाही नाही चतुर्थीची बापत आपली
म स्वामीचे गुरवार दार अन
कराचे चालू पण जुनी सत्या
मग कधी खरदा
थंड होऊ दे थांब आताच जाकण नकलं होत गरम येते अजून
चटात थंड करायला ठेवा ना
हा ते डब्यात घेत त्या्या भरून लगे आधी
खराब होतो न आ त दिवसत नाही वचमाण खराब
नाही आता नाही होत खराब आपनी गरली की तथडा ब्यालनी नेणारे करी मग तू हम् गेख खाऊन द्या ना म्हणे
ह ह
पैसे झाले का मणे गाटाची गोळा
नाही नाही
नाही
नाही
बाई आमचे भीती बाळूका कधी ना ना त्याचे वाचून राहिलं पाहिजे सगळ्याचे पैसे जमा नाही
ह का
हम्
चकल म्हण भरणार कोण म्ह पैसे
बरणार कोणी पैसे हा हा नाही